हॅलो.
का ग कट झाला मगाशी?
आं?
फोन कसं काय कट झाला म्हटलं?
अगं ते बोलता बोलता चकूनच कट झाला.
हा असं झालंय व्हय, मला वाटलं काय दहा मिन टं झालं का काय, कारण की चार मिनिटाचाच कॉल झाला ग नुसतं.
अव नाही ते चुकून बडबडत बडबडून कधी कट झाला काय माहिती?
हम्म आणि काय मग? काय नाही बघ.
हम्म.
काय नाही.
मग कुठं फिरायला गेलेलीस का नाहीस?
हा आमच्या टीम म्हणजे असं कॉलेजमधल्यां बरोबर गेलतो मी, अशी फिरायला वगैरे गेलो नव्हतो. म्हणजे इथल्या इथल्याच आमच्या इथलेच तेवढंच फिरून आलो असं.
कुठं?
म्हणजे आम्ही इथं जर असं तळ्यावरती म्हणजे कोल्हापुरात गेलतो ना. तळ्यावरती फिरायला गेलो म्हणजे असं असं काही काम नव्हतं म्हणून आम्ही नुसतं गेलो तिथं, आमचं एक काम होतं तिकडं म्हणजे ते इव्हेंटला गेलतो आम्ही येता येता आ म तळ्यावरती तसेच आम्ही जाऊन आलो. असं तिथे एक मोठं तळा होत तिथं, तर अशी एक दोन तीन रिल केलो, मग नंतर पावसात भिजलो, घरला येऊन काव खाल्लो.
हम्म, मार पण खाल्लीस का काय?
नाही नाही, आमची मम्मी पप्पा काय मारत नाहीत आम्हाला. हम्म आणि तू कुठं फिराय गेलतीस का नाहीस?
मी कुठे जाऊ? घरात बसलेली असते मी मला नाही. जातोय की असं खरं जास्त नाही.
मग काय सुट्टी नुसतं घरातच काढल्यास?
होय.
मग काय शिकले सुट्टीत मग?
काय ते, ते काय ते ज्वेलरी मेकिंगच.
हा तेवढंचच आणि.
हम् ज्वेलरी मीकिंग आणि. जेवण ते थोड, थोड मला घरातील काम येतात घरातील कामं काही नाही.
काय, काय येते जेवणातलं मग?
भात, फोडणिचा भात, चपाती, आमटी, भाजी आणि काय येतेय कि करायला येत. असं मी काय अजून शिकलो नाही. तू शिकलेस काय?
होय.
सांग जरा?
काय सांगू मी लय काय, काय शिकलेय वेज रोल परत मो
तुला काय, तुला काय आवडते तीही सांग पहिलं?
काय आवडते मला, वेज रोल आवडते.
मग सांग की?
मग काय करायचं म्हणती काय चपाती आपली असताना म्हणजे केलेली चपाती असताना चपाती घ्यायची. त्याला की नाही अ आपण हे शेजवान परत काय ते मेओनीज तेना असं लावून घ्यायचं चपाती तिला पूर्ण मग नंतर आपण लांब, लांब असे म्हणजे असं मोठ्या, मोठ्या आकारात अस कांदा, टमॅटो, अ ढबू तेन असं कट करून घ्यायचं भाज्या आणि कणी ते तव्यात जरासं तेल टाकून तेल आणि जिरं असं टाकून जराशी आणि हिंग टाकून अ त्यात कांदा परतून घ्यायचा जर असं लालसर असं गुलाबी म्हणजे असं झालं कि मग टमॅटो आणि ढबू टाकून घ्यायचं. मग ते जर अस भाजल कनी चांगलं मग त्यानं तर गरम मसाला, धनिया पावडर जे आपल्याला पाहिजे ते मसाला टाकून घ्यायचं त्यात मॅगी मसाला तेन टाकायचं चांगलं असं परतून घ्यायचं मग नंतर ते आपण शेजवानला तेन चपातीला शेजवान वगैरे लावलेलं असतं ना ते त्याला असं मध्यभागी असं अ असं लावून घ्यायचं ते भाज्या वगैरे सगळ्या आणि मग नंतर त्याला रोल करायचं परत एकदा तव्यात असं कडक हुपर्यंत जरासं भाजायचं. खायचं छान लागतय चीज असलं तर चीज खिसून घालायचं.
हम्म हम्म मग आणि
आणि काय? आणि मी मोमोज एक मला येत्यात, पिझ्झा येतोय, पावभाजी पण येते. तुला काय असं काय येत नाही काय?
नाही गं अजून ते काय शिकलो नाही मी.
अगं मग घरात बसून म्हणजे तू सुट्टी घरातच काढल्यास ना म्हणजे नेमकी शिकल्यास तरी काय घरात बसू म्हणते.
घरातलं जेवण असं नवीन-नवीन रेसिपी काहीनी शिकलो. तसले रेसिपी आमची मम्मीच करते मंम. आमच्या मम्मीला भीती वाटते ना, आमच्या मम्मीला भीती वाट ते ना तील-तील वगैरे सांडून घेतलं तर अंगावर कारण मी एकदा पानी साडून घेतलेल ना अंगावर म्हणून त्यानंतर मला आगं लहान होतो आणि गॅसवर मम्मी तवा गॅसवर पाणी ठेवत होती ना मम्मी तापवायला. मग आमची नवीन भांडी घासत होती, मग मी तितन तिला का उठू म्हणून, मी गॅस तोवप ना ते काढायला गेलो आणि जाड कापड घेतलं त्याच्यान काढन केलं. अन ते सगळं अंगावर सांडलं आणि मी माझ्या मम्मीला न सांगता मी बाथरूम मध्ये जाऊन अंगावर गार पाणी ओतलं, सगळं फोड्या उठलेल्या मल
मग ग गरम पाणी भाजल्यावर गार पाणी घातल्यावर पोक उठत्यात.
ते मला माहित नव्हतं ना लहान लय होत मी तेव्हा, मग त्यानंतर अगं तसं नी असं सातवी, आठवीला होतं कि.
आव येला लहान म्हणतेस तु?
यांच्या घरात मला अजून पण लहान म्हणत्यात.
कितवीला हेस तु आता मग?
मी आता चौदावीला.
आवो व्वा!
लग्न कराय पाहिजेत गं आता.
अगं नही गं आता अठरा वर्षाचे आता कुठं लग्न करून जाऊ मला माझच सांभाळणं झालं.
बघ की मला आता ह्या अभ्यासाचं बास झालं.
मग आता काय जॉब
करणार हे की.
म ते काय करणार होतेस, ते काय झालं मग?
काय? अगं नई गं केला बी जॉबच कॅन्सल झालं. त्या एका मुलगीला सांगितलं ती मुलगीनं नजर लावली वाटत.
व्हय.
व्हय बघ की.
ग तु सांगितल असेल चांगल्या मनान तु पण आणि तिने ऐकले असल काय नई ते टायमिंग नुसार असतं, एका विषय निवडा.
हम्म, काय माहिती काय झालं. बघ की, तेरा- पंधरा हजारचा जॉब हातातनं गेली माझ्या.
मग दुसरं बघ दुसऱ्याला एप्लीकेशन टाक.
होय टाकायला पाहिजेल आता.
मग इथे एक कुठं तरी आहे, बघ गडी इंग्लज मध्ये काहीतरी आहे जॉब तिथं तू बघ मग. वर्क फ्रॉम होम आहे, पण त्याला आधी पैसे भरायला लागते पाचशे रुपये.
तसला काही नको बई, माझ्याकडं पे गुगल पेमेंट कॅश बोला, कॅश देतो.
क्लॅश बोला, कॅश देतो
अगं ते ते आता मा माझ्या बहिणीच पण माझ्या दोन्ही बहिणी हायत कणी त्यांचं पण गुगलवर पेमेंट आहे ना त्यांचं पण चोपन्न रुपये असं शंभर रुपये तेन उडत्यात म्हणून मी गुगल पे पेमेंट तिथं घालायचं हं माझ्या पप्पांनी म्हंटले तू पण घे म्हणून मी नंतर म्हटलं त्यांना नक कोणचे पैसे उडाले माझे किती पैसे उडतील
ते काय होते माहीती का झिरो पूर्ण जिरो बॅलन्स झालं तर कनाई म पैसे उडतय त्यांनी सांगितलेले असतात बँकेत कि एवढं पैसे तुमच्या खात्याला ठेवा तेवढे, तेवढे जर पैसे खात्याला ठेवलं तर मग काय पैसे उडत नाहीत
हम्म
नाही तर पै आता जर तू समज त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या बँक तिथ कनाई सहाशे रुपये ठेवा त्याच्याव ते सहाशे रुपये खर्च करून का अस सांगितल तर तू तेच ऐकायला पाहिजे जर चु चुकून जर तू एखादा रुपये जरी खर्च केलीस आणि ते झिरो पर्यंत गेलं तर मग ते पैसे उडतच जातेत मग सारखं कट होत जातेत
ह तुझा आवाज जरा कटकडा लागलाय ग
बघ आता
हा आत्ता याय लागलाय
हम
हम
मग तुझं काय आता नाही होय गुगल पेमेंट आणि फोन पे तेन आं
हॅलो
हा बोल
दम आ दोन मिनिटं हा बोल बोल फोन कट माझा फोन हँग व्हाय लागलय हा बोल
ह नवीन घे
काय नवीन नाही ग माझ्या नाही मी जरा फुटायला पण आलाय खरं उद्या डिस्प्ले बदलून मी तेच वापरणार कारण त्यात लई फोटोज आहेत ना माझ बॅक, बॅक अगं बॅकअप काढायचं म्हणजे नको बाई मला सवय झाली आहे या फोनची आता नवीन फोन घेऊन काय करू मी आमच्या घरातली पण म्हणाय लागलेत नवीन फोन घे म्हणून खरं मी नको म्हणालोय
ही आमच्या घरात ग ब हाय तो फोन वापर म्हणायलागल्यात तरी मी गे वापरण झालोय मला नवीन फोनच पाहिजे
हम्म कधी घेणार आहेस मग
मी आता अस विचार केला ऑगस्टच्या एंड पर्यंत मी घेईल नवीन फोन
ऑगस्ट, ऑक्टोबर म्हणजे तुझ वाढदिवस
नाही, नाही, नाही न ऑगस्टच्या येड पर्यंत
का त्याज्यानंतर काय आहे का
तस काही नाही मला काय नाही अस म्हणजे असं गणपतीमध्ये कणी आता हे लागलेले असतात ना त्यामुळं त्याच वेळी घ्यायचं चांगलं असतात ना फोन ऑफरमध्ये लागलेलं हम्म नाही ऑ ऑफर मध्ये लागलेले असतात फोन त्यावेळेला फोन काय सगळीकडे ऑफ भरपूर लागलेल असतात म्हणून त्यावेळी घ्यायच असं माझ्या मनात चाललंय तरी बघु आता
अग कोल्हापुरात पण ऑ ऑफर लागतात कि सारखं
नाही आमच्या इथं लागतात की इथं पण म्हणजे कुठला पण सण असू दे, पाडवा असू दे, दिवाळी असू दे असू दे, गणपती असू दे, द नवरात्री असू दे त्यावेळी लागतातच सेल मग त्याच वेळी म्हणाय लागलय ते घ्यायचं एकट्यानं की नाही माझ्या मित्रान की नाही त्यानं घेतलाय आयफोन घेतलाय काय त्यान अह म्हणजे आयफोन कितीला असतोय तरी एक लाख दीड लाखाला काहीतरी असतय. त्याने घेतलाय कितीला? फक्त पंधरा हजारला घेतलाय.
कसं का एवढ्या एवढ्या आहे कमती कमी किमती ना
सेलमध्ये घेतलाय. असं ऑफर लागलेली की नाही त्याच वेळी घेतलाय त्यांनी
खर तर आयफोनचा काय उपयोग नाहीये त्याला स्टोरेज नाहीेये जास्त
काय माहित?
अन ते हँग होतय.
हो काय माहित नाही मला तसल काय बघितलं नाही ग. त्या आयफोन बीयफोन काय आम्ही काय कधी वापरू आम्हा नाही माहित नाही
माझ्या मित्राचा हाय ग म्हणून त्याचापण हँग होतय फोन वन
हा.
हम्